हॅलो.
हॅलो.
हा.
चहा पायलाय तो.
हम्म ह्
तू काय करायलास?
नाही मी म्हणते
हम्म. पाऊस यालाय तुमच्याकडं?
हम् नाही आज जरा कमीच आहे. वातावरण तर झालंय, पण जास्त काही पडला नाही.
हा हा, आताही आलाय. दुपारी पण जरा यायचा, मग जायचा, लगेच.
कालच्यापेक्षा आज जरा पाऊस कमी आहे.
नाही, आमच्याकडं काल काहीच नव्हतं. आज जास्त पडायला हाय.
ह ह ते काय अस्त का नाई
हम्म हम्म आता ह्याला आणिक दरवर्षी बेंड - पडायचं खरं काय बेंदूरला पडलाच नाही पाऊस
काय ते
पाच वर्ष नाही नाही म्हणायचे
होय दुष्काळ आहे म्हणत होते सगळे तरी पडायलाय
हा
आता गणपती आणि आला आता गणपतीत काय काय करते काय माहिती
गौरीच्या वेळेलाच आवघड होते.
पैसा पाच पाच किलो आहे. हे सिंगल बडावाला. दे त चावीस काय चाळीस. हा. हॅलो!
हा.
नाही गणपती ते नालेच गणपतीत ना आणि पडतोयच पाऊस.
सगळ्या मुली नटून बसतात छान छान आणि पाऊस पडतय
बघ त्याच दिवशी असतय गौरी गणपती दिवाळीपर्यंत असतोयच पाऊस
हा दिवाळी पर्यंत होय.
ते खर दिवाळीला एक ना एक दिवस पडून जातोय मग तिथन
हम्म गेल्या वेळी तर प पूर्ण लक्ष्मी पूजे दिवशीच. पडलेला.
मला ती मकण सण वार काय करायचं पण अवघड येतय
हम्म. तुमच्यात पण हेच असते का पाच दिवसच असतय काय नाही नाही आपलं नाही बस.
हॅलो!
हा बोलकी.
पाच दिवस म्हटले
तुमच्यात पण पाचच दिवस करताय का दिवाळी म्हटलं.
बर होय आमच्या तर घरात ली पूजा दुकानातली पूजा दोन दोन असत्यात
तुम्ही दुकानात पण पूजा करताय व्हय
होच पूजा तर ब्रह्ममुहूर्तावर करायला लागत्या
म्हणजे.
म्हणजे सकाळच मुूर्त असत कधी एक दोन ला भटायच किंवा तीन च. वाजता कधी असेल त्यावेेळेला जायचं पूजा करायला. म तिथली पूजा केल्यानंतर मग घरातली.
ह मग तुम्ही ते मुहूर्त बघून जातय का
ब महूर्त बघडून जातात. सगळे म्हणजे आमच्या फॅमिली म्हण सगळेजऊन जातो आम्ही. सगळेजण एकत्र जायचं मग पूजा करायचं. मग ते अ रात्री मग झोपायचच नाही पूजा केल्यानंतर. एक ला केली असली आणि चार ला केली असली तरी पण मग प उूजा ते नावरून मग परत. गावातल्या सगळ्या देवांना नमस्कार करून मग घरी यायचं.
हम्म हम्. मग तुम्ही झोपतच नाही.
या रात्री मग झोपायचच झोपायला मिळतच नाही आणि संध्या आदल्या दिवशी हा आपल्या दिवशी रात्री सगळी घरातली पूजा तेन आवरलेली असत्या मा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी पहाटेच लवकर जायचं म्हटल्यावर आणि हार करा तोरण करा हे करा. ते करा सगळं आवरून तन सगळं ठेवायला लागतंय मग ते सगळं आवरून तयारी करून रात्री बारा वाजत्यातच झोपायला म तासभर एक तास दोन तास झोप होत तोपर्यंत आणि परत उठायचं आंघोळ पाणी इिकडं तिकडं आवरणं आणि मग दुकानातली पूजा करायला जायचं ते म्हण जरा धूप कमी त
ह हा मग तुमच्यात पण त हे असते काय की ब्रह्मपूजा म्हणून असते म्हणजे आता तुम्ही काय दिऊय दुकानात तरी पण आमच्यात कस ते केळच्या पाना वजेवतात
हा हा तेव्हा असते कि ते पण
तुमच्यात पण करताय तुम्ही ते केळाच्या
होय होय सगळ्यांच्या असते ते केळीच्या पानावर जेवायेत असते
हा हा
नाही दिवाळीचा पहिला सण तिथनच चालू होतोय त
हा पहिलाच दिवस तेच असतय काय
हा पहिला दिवस तोच असत तिथूनच दिवाळी चालू झाली म्हणायचं
हम्म
हा हा ह
हम्म मर हम्म हॅलो
हां बोलक
काय म्हटलं बाकी आज जेवणचतय बनवणारे
बघू अजून का असं काही फिक्स झालं नाही कायतरी करायचं आता काय मी दोघंच असत त्यामुळं काय करायचं कोडच पडते
ते बनाव बडे बत
हो तेच क म आणि आता बनवलं जर जास्त राहिलं तर उद्या सकाळी खायचा कंटाळा येतो य तेच
गरम गरम करून खाल्ली ती बरं पड
हम्म
एखादी भाजी आमटी बि काय तर बनवायचं
होय तेच की बघू की आता कायतरी बनवायचं
हम्म.
मग तुमच्यात पण दिवाळीला सगळे हाय तेच पदार्थ बनतात ना चकल्या, शंकरपाळी,
काय काय करता मग चकली, लाडू, शंकरपाळी, का
हा हा ते शेंगोळ्याचे लाडू करताय काय तुम्ही पण?
मुळेत चे लाडू पण असतात की पण दिवाळीला काही करत नाही म्हणजे इच्छेवर असते. कोण करतील नाही करतील कुणाला आवडते ते मी करतात नाही.
हा हा.
असते दोन तीन प्रकारच
नाही तुम्ही करताय काय नाही
आम्ही रक्षा आहे गोयच
हम्म हम् मग बेसनचे लाडू ते
बेसनचे लाडू असतात की बेसन लाडू रव्याचे लाडू
हा
पाळी असतेन.
हा हा.
बर शंकरपाळे पण करतात का?
चकल्या वगैरे त्या.
हम्म.
मग दिवाळीला गावी जात असतील ना तुम्ही.
नाही की
दिवाळीला गावाला जात असशीला माहेरला?
होय दिवाळीला दिवाळी झाल्यानंतरच जायला पाडव्या दिवशी जायला मिळते. परंतु सुधव सुर त्यामुळ पाडव्या दिवशी घरात ओळायचं. आणि मग माहीत.
हम्म हम्म.
म काते.
हम्
आणि मग गौरीला गौरी गणपतीला पण तुमच्यात पण गणपती पाच दिवस असते.
पाच दिवसाचाच गणपती असते गौरी गणपतीला आमच्याकडं म्हणजे. लई छान असते बघण्यासारखं
ते हे ते करतात काय दुसऱ्या दिवशी ते अंगात वगैरे ते येते.
होय नागपंचमी त्या वेेळेला तर बायका सगळ्या गोळ्या होत त्यात गाणी म्हणायचं ते त्यांच्या अंगात येऊपर्यंत गाणी म्हणणं चालूच असते जरी पहाटेच तीन चार वाजले तरी ते गाणी काय थांबवायची
होय तोपर्यंत खेळायचच असत आणि अंगात आल्यावर तरी अजून जरा म्हणायच असते.
अंगात आल्यावर आणि तितलंकूण खेळ
होय. आमच्यात पण असतं इथे म्हणजे आमच्या इथं जो मंडळ आहे ना तिथं फक्त बायक कासं साध खेळतात तसं गाणी म्हणायचं डान्स करायचं फुगड्यात खेळायचं तिथं कोणाच्या अंगात येत नाही. पण अनेक शेजारी मंडळ आहे तिथं मग चार, पाच जणांच्या अंगात येते. तिथं मग एक एकदा आम्ही जातो एक एकदा जात नाही कारण का लय लेट नाही येते ना त्या.
हम्
दोन तीन दोन ला नतर एकला स सांगाथ मग त्यांचं सगळं समपूस
ारा
तेच क आणि मग त्यांचं सगळं ऊसपर्यंत चार वाजतात म दुसऱ्या दिवस जर मग का कामाला असली तर काय मग जात नाही.
हम्म म्हण गणपती बसण्यावर रोज संध्याकाळी काही ना काही कार्यक्रम असते मंडळाची, रस ठेवतात मा असं एखाद व्याख्यान त्यां आयोजित करतात. किंवा महिलांचं सगळं खेळ ते नासत्यात. ह
छान असतय ते पाच, सात दिवस कसं जातात कळत नाही.
ह ऐका पण क ना सगळेजण करत्या येत्या गोळा होत गाणी म्हणाय च परत आणि शेवटच्या वेळेला मग ते लहान मुलांच्या संगीत खुर्च्या त्यांचा डान्स आचा कार्यक्रम आता मध्ये एका दिवस असते. एक दिवस मग शेवटच्या दिवशी महाप्रसाद असतोय. गौरी भरायच्या वेळेला पण सगळी सगळी आमची एकत्र ये ग भ तथर् नेऊन ठेवायचं मग कधीच नाही्यायच तर मग आणि परत गौरीचे खेळ खेळायला यायचं.
हम् हम
गौरी पण भरपूर प
होय त्या दिवशी संध्याकाळी असते भरपूर
हो
गणपती कसा जाते कळत नाही.
पाच दिवस कधी संपतात समजत नाही. घरातली आरती करून परत रोज मं मंडळाच्या आरतीला जायची सवय लागलेली असते ना,
होय होय ते मंडळीच्या आरतीला तर नाही गेलं की असं काय तर चुकल्या चुकल्यासारखं वाटतेय.
गणपतीत दिवस मारत
हम्म
आपठलेच पण एवढे हे होत नाही पण गणपतीलेना आवडते.
होय दिवाळी पण हे वाटत नाही एवढा दिवाळी फक्त लक्ष्मण पूजे दिवशी शि वाट त्या्या छान
एकच दिवस तेवढा हे अस नाही.
एरवी काय फक्त मग काय ते वसुबरस ते असते नसते ते काय फक्त नसत कची पूजा झाल्या क झालं आणि ते
प्रत्येक शनणाला जसं पोळ्या करतोय तसं पोळ्यांच सहण करायचं गाईला नैवेद द्यायचं.
हम्म आणि जास्त ते कणा सात कुणाच्या गैईन तेन असतात पूजा करायला पहिल्या ून त्यांना जरा चांगलं वाटत आपण काय फक्त नैवेद देणार आणि सोडणार.
हा
लक्ष्मी पूजे दिवशी तेवढ
आधी म्हणजे आधी ते किल् किल्ला वगैरे करायच, सैनिक ठेवायचं स्पर्धा भरवायच्या असु